हॅलो. हॅलो हां बोला.
हा आवाज येत आहे का तुम्हाला. हा काय करतय काय करताय. हो हो हो.
हो काय नाही बघा बस बसले आता. तुमचं काय चालू आहे. हॅलो.
काय नाही बग ना. बोर झोपलंय. आवाज येतोय ना तुम्हाला माझा?
हा येत तू तर हॅलो.
हा काय नाही बघा ना आता मुला हा. आता बघ काय जेवल मग काय जेवल काय जेवल मग तुम्ही
तुम्ही काय जेवल्या.
अजून मी नॉनव्हेज केलं.
हम्म.
नॉनव्हेज बनवलो नॉनव्हेज जेवलो पोर जाऊन आलं स्कूलला आता ते पण झोपले.
हो कसं चालू आहे स्कूल मग आता मुलांचं
चालू आहे बघा ना आता सुट्टी संपली स्कूल चालू झाली. आजीच्या गावाला जाऊन आलो.
हो.
हा आजीच्या गावाला. जाऊन आलो. म पोरांना आता बाळज आहे. मोठ मोठ्या स्कूलला जातो नर्सरीला जातो.
हो इंग्लिश मिडियम ला घातलाय का तुम्ही
हो.
हा चालेल चालेल मुलांना इंग्लिश नाही हो आमच्याकडे चांगलं ऊन पडलय पाऊस नाही आहे. तुमच्याकडे तुमच्याकडे?
आमच्याकडे आमच्याकडे पण नाही बघा खूपच नलंं आहे.
वर. चालेल अजून का्या मग कसं आहे मुलांचा अभ्यास वगैरे अभ्यास वगैरे कसं चालू आहे.
बस चालू आहेेतो कुठे आत्ता नर्सरीला घेय ना. हम्म अजून काय मग घरात कोण कोण आहे तुम्ही. हा नाही ना आता बघा ना आता. आम्ही पण गावाकडून आजच आलोय ना काल आलो.
हम्म कुठे कुठे गेलते मग सुट्ट्यांमध्ये फिरायला.
सुट्ट्यांमध्ये गे गेलो होतो बघा थोडं गोवा वगैरे फिरून आलो.
हो छान वाटतं ना गोव्याला खरंच केल्यावर
हम्म ह.
आम्ही पण गेलो दोन वर्षापूर्वी गोव्याला या वर्षी कुठे गेलो असतो. नाही सुट्ट्यांमध्ये ऊन असल्यामुळे कुठं जायला पण नको वाटतं. मम्मीकडे तेवढे जाऊन आले म गोव्याला पण ऊन खूप असत पणा टची व वगैरे फिरायला होऊन खूप लागत घरात बापांना.
हम्म.
हो मुलं लहान असल्यावर नाही होत. त मोठे झाले तर काय नाही वाटत मग फिरायला.
हो ना बरोबर
अजून काय. काय नाही बघा चालूय बसलय आता. काम आवरले आणि आता संध्याकाळच पर
सोयपाकयत्री
त्यातच जाता . ट्युशन ला जातो.
ह्या वर्षी खूपच ऊन असल्याने अजून व पाऊस वाटत नाही बघा. ऊनच खूप आहे अजून पावसाळच नाहीचा ये.
पाऊसच पडत नाहीय खूप गरम होतय काल जरा काल जरा पाऊस पडला होता आज
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म तेच ना. न्यूज बघता का तुम्ही न्यूज बघता न्यूज बघत नाही वाटत.
ते . मुलं कस जानु मग घरी असल्यावर मग ते टीव्ही लावता जास्त काय बघायलाच देत नाही . अ तुम्ही काय मग न्यूजमध्ये नवीन अपडेट बघितले का?
काय .
बघितलं ना . कोचिंग क्लासेस .
हा हो ना एंकले होते. हो एंकले होते मी ते. . हम्म . . हो.
तुम्ही डोसेस मध्ये वगैरे घेतलं नाही ते पण तुम्ही
हो ना बरोबर आहे वेळेला खरंच लई महत्त्व आहे.
परीक्षेला त्यांच्या वडील तीला सला येत होते मुळे ही ज अडकून असली. आणि तिला इथ आलं नाही की टाइम वर आणि अ उशीर झाला किती रिक्वेस्ट केले तरी पण तिला आतमध्ये सोडलं नाही ते लोक. त्यामुळे तुझ पूर्ण हा एक वर्ष पूर्ण नाही तिला सोडलंच नाही हा पूर्ण एक वर्ष तिच आता वेस्ट असं
वेस्ट जात हो ना मुलं एवढं मेहनत करून मग त्यांचं वर्षच वेस्ट जातं.
हा वडील सोडायला आले
हो हो . . हम्म हम्म हम्म हम्म. अजून काय मग. हम्म.
हम्म.
हो. हॅलो.